हॅलो!
हॅलो!
हा बोला ताई.
हो कशा आहेत तुम्ही? मजेत मी पण मजेत.
अम, म्हटलं काल कुठली रेसिपी केली होती तुम्ही?
काल रेसिपी
हम्म
अ...
फिर पाार होता ना काहीतरी त्याविषयी बोलणार होतो आपण
हो हो हो हो, मी म्हटलं की लहान मुलांना अस अ हा वेगवेगळे म्हंटलं टिफिन साठी लागतात ना ते पौष्टिक पाहिजे चविष्ट पण पाहिजे आणि पटकन बनवणाऱ्या पण पाहिजे अशा रेसिपीच मग याच्यामध्ये मी लहान मुलांसाठी म्हणजे व्हेज पराठा वगैरे असं करते कधी पोहे कधी मग त्यांच्या आवडीचं त्यांना खूप थोडस चटपटीत पाहिजे असेल तर मग व्हेज सँडविच पण करते कधी कधी किंवा कधी पनीर सँडविच देते असं म्हणजे त्यांना रोज भाजीपोळी खायचा कंटाळा येतो मग ते असं काही ना काहीतरी थोडंस मध्ये मध्ये द्यावं लागतं.
हो नाही लहान मुलांचे नखरे खूप असतात खाण्याच्या बाबतीत त्यामुळे वेगवेगळ्या रेसिपी ट्रायच कराव लागतात.
कराव्याच लागतात, मं वे गळ दिला का म कमीत कमी ते खाऊन तरी येतात म्हणजे
हा उपाशी राहण्यापेक्षा खातात तरी.
हा आणि रोज भाजी पोळी दिली ना मग त्यांना कंटाळा येतो. मग एखाद दिवशी मध्ये काहीतरी असं द्यावं लागतं.
अ मी पण मुलांना मग कधी कधी साखरपोळी किंवा मग जामपोळी देत असते, वेगवेगळ्या रेसिपींमध्येध्ये काय ट्राय करण त्यासाठी मग हे जे घरातलं आहेस पोषक पण असतात ते देते मग मुलांना.
मी पण असंच करते म मध्ये मध्ये कधी साबदाची खिचडी करायची किंवा कधी कधी साबुची वडा्यायच पण मग कधीध सकाळी एवढं शक्य नाही होत म्हणजे दोन दो तीन तीन गोष्टी करायला रोज भाजी पोळी असते. शॉट ब्रेकला काही तरी टाइमपास होऊन जात. पण मग रोज रोज भाजीपोळी दिली का तो पण कंटाळा येतो त्यांना.
हो हो नाही मी आवळ्याचा जाम केलेला आहे ना स्वतः ह मी स्वतः आवडचा जाम केलेल्या आहे मुलांसाठी त्यामुळे ते सकाळना दोन रोल करून दे की होऊन जात अड्याचं खांम
हो ना ना रे वा चां
हो
तेच करते कधी कधी मग हे साऊथ इंडियन पण मग कधी कधी देते पण ते काय होतं हे असं खाल्लं कायच नाही ना भूप लवकर लागून जाते त्यांना मग
हम्म
आणि ते काय उशिरा येतात त्याच्यानं पोट भरत नाही खरं पण मग रोज रोज भाजी पोळीमुळे ते कंटाळतात त्याच्यामुळे मध्ये मध्ये काही ना काहीतरी द्यावच लागत मग मग कधी कधी व्हेज पुलाव वगैरे असं पास्ता म्हणा कधी थालीपीठ
हम्म हम् हम्, हा मुलांना तर माझ्या मुलांना थालीफीट फार आवडतं त्यामुळे द्यावच लागत
हो ना माझ्या मुलीला हो माझ्या मुलीला तर खूप आवडत थालीपीठ म्हणजे रोज जरी दिलना टिफिनला तरी
हम्म हा ती डाळीच्या पिठाचं धिरडं जरी करून दिलं ना मुलांना साधं ऑमलेट सारखं तरी मुलं खातात आवडीने.
ते पण आवडीने खातात त्यांना थोडंसं दही वगैरे म्हणा किंवा सॉस वगैरे असं काही दिलं न
हम्म
की अगदी चाटूनपसून डबा खावुन येतात
ह ह हो चटपटीत लागतच मुलांना आणि कसं आहे आपण दे तो रेग्युलर पण रेग्युलरचाही कंटाळा येतो आपल्याला कंटाळा येतो मग आपण त्यांच्या मिळते दोन घास वेग वेगळे खाऊन घेतो काही
तेच ना त्यांच्या निमित्ताने होत मेन म्हणजे का असं तर करणं नाही होत. म्हणजे आपण आप आपल्या स्वतःसाठी नाही करत कधी पण मग त्यांच्या निमित्तानि होत ते.
हा मुलांसाठी हो तेच तर आणि कसं आहे मुलांचं अ बाहेर जातात अ चार मुलांचे डबे बघतात मग त्याच्या मम्मीने असं दिलं मला दिलं नाही तू अशी तू पण रेसिपी ट्राय कर तू पण ट्राय कर मला ते वेगवेगळ असं चालू असतात पोरांचं ह ह
ते काय ना दुसऱ्यांचे टिफिन बघून येतात मग त्यांनी कसं आणलं होतं मग माला पण पाहिजे असं असं राहतं लहान मुलांचं
हम्म तेच त आणि काय करणार हा पण प्रश्न असतो पण आता आपल्याला मेहरबनी एक हं आणि आता आपल्यासाठी एक गुगलचा हाय पर्याय त्यामुळे युट्यूब वर बघ ता येतात रेसिपीज
नाय ते आपण बघतो पण मग ये ना बघून तरी रोज रोज नवीन काय करणार ना त्यांना त्यांच्या हिशोबाने पण पाहिजे म्हणजे चविष्ट पण पाहिजे ते आणि हे पण पाहिजे ना पौष्टिक पण असणं गरजेचं आहे म्हणजे नुसतं खाताय म्हणून मग द्यायचं बा असं पण म्हणजे हे नाही ना
ह ते ते तर नाहीच चालतो हो कारण की कसं मुलं कंटाळून जातात हो घरात तेच तेच तेच आणि आपल्याला आपल्याला ही काय करावं हे सुचत नाही रोज रोज
सुचत नाही तेच ना आणि कस कधी कधी मग हे जॉब मुळे पण आहे ना सकाळी सगळ्याच गोष्टी पॉसिबल होतात असं पण नाही सकाळी एक तर घाई पण असते
हम्म हम्म मग तुम्ही जॉबला जातात का?
हो जॉब पण करते मग सकाळी मला लवकर निघायचं असत रोज आणि स सगळ्यांना कस बाकीच्याचे टिफिन राहतात मग एकतेला लहान म्हणजे कराय करायला तर लागतच बा पण रोज रोज नाही शक्य होत ते. मी शक्यतो काय करते
हम
वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सना मिक्स करून कधी व्हेज पुलाव वगैरे असं किंवा म एखादा हम् ह थालीपीठ करायचं त्याच्यामध्ये त्या भाज्या टाकून द्यायच्या असं करून मग मी वेगळंवेेगळं चालवते मग अहं कारण काय नुसती हम आता पालकाची किंवा मेथीची भाजी दिली तर खातील ते पण मग एवढं मनापासून किंवा एकदम आनंदाने खाणार नाही पण तेच जर थालीपीठ मध्ये टाकून दिलं ना ते चाटुन पूसून खाऊन येतील मस्तपैकी आणि आनंदाने खात तील मेन म्हणजे
ते पण आणि कसं कलर कलरच जर दिसलं ना कलर वेगवेगळे त्यामुळे पोरं कलरला अट्रॅक्ट होऊन खातात असं
मग आता मी पण काय करते बीट वगैरे आणलं का त्याचा पण मग पराठा करून देते बीट त्याच्यात टाकून द्यायचं रेग्युलर याच्यामध्ये कलर बदल ना कि ते बरोबर त्यांना आवडतं छान
हो मी पण करते बीट बीटच करते परत फ्ला पालकचं पण करते दोन्ही पिठांमध्ये मिक्स केलं की मंग ते वेगवेगळे कलर तयार होतात मग पोर बरोबर खातात तीन कलरचा हा हा हा
ते मसाले वगैरे टाकले की अशी छान चव येते त्याच्यामुळे ते पण ॲट्रॅक्ट होत त्या गोष्टी आणि मेन म्हणजे पौष्टिक जातयं पोटात हे बाकीच म्हणजे हे खाण्यापेक्षा असं पास्ता पिझ्झा हे खाण्यापेक्षा हे कधी पण चांगलंच ना
हम्म
घरचं पौष्टिक चांगलं त्यापेक्षा
हो कसं नि ह्यात थंडीच्या दिवसात मग लाडू वगैरे असले की मग पोरांंच होऊ जातं चटक पटकन काही नसत तर लाडू पटकन खातात हा आणि हा तळलेलं ते तळलेले ही पदार्थ ह्या दिवसात खातात मुलं आवडीने आणि कसं ते ट्रेंड झालाय पाऊस आला म्हणजे भजी वगैरे पाहिजेल त्यामुळे हो ते कसं मुलं लगेच भजी कर वडे कर
वडे कर हो मग चटपटीत लागतच त्यांना हं हं हं अहं हं आपण एक वेळेस थोडस आपल्यासाठी आपण कंटाळा करू हम हम ह पण त्यांनी डिमांड केली का करावच लागतं ह.. ते काय तर स्कूलमध्ये जातात आणि मग वेगवेगळ्या मुलांचे वेगवेगळे टिफिन असतात प्रत्येकाचं वेगळं वेगळं काही ना काही काही तरी असतच मग ते बघतात मग म्हणतात मला हे करून देशील का ते करून देशील का का
ह आणि काही त्याच्यात डिमांड पण असते मग एक फ्रूट पाहिजे एक हे पाहिजे एक ते पाहिजे कधी कधी मग नसलं काही तर चॉकलेट दे
हा मग ते आपल्याला बरोबर अडकवतात कुठे ना कुठेेतरी हे नाही का मगते दे ते नाही का मग ते दे बरोबर आपल्याला ब्लॅक
हा हो त्यामुळे तर त्या रेसिपीज पहिले शिकाव्या लागतात वेगवेगळ्या कसलं काय कसलं काय म्हणून मला विचारावं लागतं ह्या मैत्रिणीला विचार त्या मैत्रिणीला विचार कुठली रेसिपी कशी करतात
हम्म... काईतरी वेगळं म्हणजे
हु.
अजून काय म्हणतात, तुम्हाला काय आवडतं... खाण्यामध्ये, तिखट आवडतं की गोड आवडतं?
अं... तिखटच आवडतं, तिखटानी पोट भरतं बां! गोड आवडतं ब्वा... नई असं नई... पण थोडंसं. जास्त नई... हं. हा... म्हणजे थोडंसं, नावाला का होईना... पाहिजे गोड... असं.
हो. माझे तसंच ए... मला गोड अजिबात आवडत नई. माझ्या लहान मुलीला खूप गोड आवडतं... प्रचंड!
हा... नई... माझ्याही मुलांना आवडतं गोड, पण एवढं नई बां तिखट पायजे... अं... कसं... नॉनव्हेज त्यांना आवडतं जास्त... बिर्याणी वगैरे वगैरे हे पदार्थ पाहिजेच. हं... दर रविवारी बिर्याणी लागते. हं... हा, दर रविवारी मुलांना बिर्याणी पाहिजेच. नॉन व्हेज काहीतरी पाहिजे बुवा... असं... हं.
पण हे ना म्हणजे तिला... तिखट पण खूप आवडतं. म्हणजे, असं मिळमिळीत केलेलं नई चालत तिला आजिबात आणि... आणि, गोड पण खायचं तर गोड पण असं... जास्तच गोड पाहिजे असं... कमी गोडवालं आवडत नाई.
हा... ते तर हायेच... आमच्या इथे पण... मग... मुलांचं तसंच ए. काहीतरी गोड पाहिजे... मग काहीतरी करावं लागतं त्यांना नाई तर मग तिखट तर, ठरलेलंच असं... रोज एक भाजी रिपीट झालेली चालत नाई परत... असंए
चालत नई रोजचं तेच... सकाळचं दुपारी जरी म्हटलं ना, शाळेतून आल्यावर खायला... तरी ते म्हणतं की ते मी टिफिनलाच खाल्लं होतो, हे तर सकाळीच खाल्लो होतो. आता मला दुसरं काहीतरी पाहिजे. म्हणजे... जसं काय हॉटेल ए आपलं
हा... मग ते तर आहेच. आपण हॉटेलात असल्यासारखं वाटतं. आपल्यालाच वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायच्या... पोरानला खाऊ घालायच्या, आपण बी खाऊ घालायच्या... असं होऊन जातं. अं... त्यामुळे कसं... शिकल्या जातात, नवीन नवीन रेसिपीज
हो... त्यांच्यामुळे आपल्यालाच, आपलंच शिकणं होतं, मेन म्हणजे
हो, शिकणं तर होतंच... तेच तर मग, करावे ट्राय आप आपलंही मन खुश... पोट खुश... असं, हा
चालेल... बोलू परत आपण मग
हो हो... चालेल ताई ठेवते मग... ओके, बाय बाय... हम्म